आणि ना मी आता म्हणजे मी फार्मसी शिकले म्हणून मला वनस्पतींचं पण थोड थोड त्याचा अभ्यास होता ना?
हा बरोबर आहे.
म्हणजे बऱ्यापैकी होताच त्यांनी एक एक प्लांटचा मेडिसनल पार्ट हणजे आता एक जर तुम्ही वनस्पती घेता, तर त्यांच्या कोणत्या पार्ट म जास्त केमिकल् आपल्याला पाहिजे ते आहे? तर त्याच ते कसं एक्स्ट्रॅक्ट करायच वगैरे असे बरेच हे होते तर मी त्याच्यामुळे ह बरंच शिकले बर का म्हणजे झाड ओळखायला, की हे म्हणजे हे म्हाकाच प्लांट आहे. ते ते ते अ काय म्हणत्या गांजा प्लांट कसा असतो इवनं काय, आता पण कुठलहि प्लांट
हम्म हम्म.
तुमच्या ना बॅकग्राउंडला खूप जास्त आवाज यायला
होतेेत
खूप जास्त
तुमच्या वाऱ्याचा येतोय काय?
नाही वाऱ्याचा ह हा आ
दार्याच वाार्याच्या बाहेर काय झालंय दारं सगळी बंद आहेत
हा.
ो तिथं झोपला तो फॅन मोठा आहे, त्यामुळे ती हवा आतच फिरायला लागली
म्हनजे त्याचा एवढा आवाज येतोय प्रचंड येतोय
ते पॅक असल्यामुळे जास्त येत असेल
हा हा हा हा.
आता इ इथ पण मी बसले इथ फॅन लावले पण मी काय केले खिडकीच जाळी लावले आणि दार उ उघडली किंवा हवा हे होती ना
म्हणजे आत बाहेर करते हववा
हा आणि बहुतेक बाहेर ना तू म्हणतीस तस कदाचित वायफायच्या जवळ गेल्यामुळे एखाद्या आवाज जास्त तुला घुमल्यासारखं वाटत असेल
हा बरोबर हम्. आता कशाविषयी बोलत होतो आपण विसरून
डिशनल प्लांट एक्स्ट्रॅक्ट कुठ
हा ह हा ह म म्हणजे? आणि मग त्याच्यामुळं पण आम्ही, बरीच म्हणजे झाडं ओळखायला शिकले. आणि आता आपल्याला पाहिजे तो प्लांट आपण लगेच गुगलवरर सर्च करून बघू शकतो ऍक्च्युली पुस्तकात कशे डायग्राम असतात मोस्टली चर्चापेक्षा त्यामुळं ना म्हणजे लक्षात येते की पान अस आहे. पण ऍक्च्युली त्याचा कलर आणि शेड
समोर बघितलेलं मिळून आम्ही परवा तेच म्हटलं ओ की, गुगल वरन आठवलं की आता बघ म्हणजे बघ परवा आम्ही कोणतरी असचं सहज विशय झाला की आता हे तस सोशल मीडियाच दोन्ही बघ कुठली पण गोष्ट हि योग्य वापरात चांगलीच असते, किंवा त्याचे दोन्ही साईड असतात म्हणतो तस तसच बघ आधीचे ड्रायव्हर लोक जे होते तेव्हा तिथं फक्त गावांची नाव आणि एका भागात गावात ठराविक दुकानं असायची कि ज्यावर नावं असायची बाकी कि असं एक एरिया कि तिथच बाकी पूर्ण गाव दुकान नाही त्यामुळे ते ड्रायविंग करायचे मग रोड लाईटस एवढे चांगले नव्हते तरी ते इतकं न्यायच त्यामुळे आत्ताच्या ड्रायव्हला ठीक आहे चला मॅप लावून इझिली आपण कुठे पण जाऊ शकतो पण आधी गाडी कुठं जायचं म्हणजे एक तर ड्रायव्हर माहितीितला तो भाग त्याला माहिती आहे का नाही हे बघण आणि अलीकड पंक्चरची दुकानं वगैरे किंवा हे मोबाईल मु आपण हा कि टोल व वगैरे आपण ते हे मागवू शकतो बाबा आमची गाडी बंद पडली आहे हेल्पलाईन नंबर असत हे आधी यातलं काहीच नव्हतं किंवा मोबाईलच नव्हते हा आम्हाला आता असंच वाट होते की बाबरे तेव्हा स जायला पण दिशी वाटाय की खेळ झाला आता काय रात्री एक वाजला तरी काय भीती वाटत नाही का तर हा ह बळ झार हा आता परवाच येताना ओमकार गाडी बंद पडली हायवे ला मग तर कधी अशी परिस्थिती आलीच नाही ना मग हेना तिथ जवळ येत आहे एक मित्र हायवेचा ज भाग होता त्याला फोन केला तो मग घडला हा मग त्या हे काय केलं गुगल ला सर्च करून वगैरे त ईंग होती त्याला फोन करून बोलवून घेतला आणि ते आले काही नाही किरकोळ काम होत केले गेले मी म्हणलं हेच म्हणजे हे आधीच्या काळात झालं असत तर कसं किती अवघड होत
हो हो हो होय होय होय आणि ते जे म्हणजे डोंगरत डोंगर किंवा घाट जंगलांचा रस्ता म्हंतर एक जीव एका हातात धरून जाणे की
खरच ते आणि आधी ते प्राणी पण खूप प म्हणजे असायच आता तेवढं इव्हन आम्ही जेव्हा तिथे राहायला आलो होतो ना तर आम्हाला रात्रीत को्ह्यांचा ओरडलेला आवाज येत होता माहिती म्हणजे मी आम्ही तिथं आलेलो होतो तेव्हा म्हणजे कोल््ह्यांचे कोल्हे को अस जे म्हणतात ते खर खर ऐकलय अस हा इव्हन तिथं ती विहीर वगैरे आहे मग आम्ही समोरचे असं तिथं जायचं ना पोहायला तर तं जंगला होत ना खूप पॅक होतो खूप मोठी मोठी झाडं आणि अशी छोटीशी पाय वाटत नच जायच प बाकीकड पाला पाचोळा पडला असायचा काय म्हणजे प्राणी असले गेले काही की कळत नाही त्या त वाटेवरनच जायचो तर असं जातनास समोरून मोर फिरताना म्हणजे दिसायचे तिथं इतक हा इवन आताकड आ हा बवद ना आताही पण आम्ही इकड जे राहतो ना इथे नाही तिकड सांगलीमध्ये तर तिथं पण ना घराच्या माग म्हणजे आता थोड खूप चालावं लागत आता एक पंधरा मिनिट चालावं लागतं आध अगदी आमच्या घरातन उतरलं वळलं की मोर दिसायचे अगं सुरुवातीला म्हणजे असं दिसायचे की रस्त्यावर मोर आलेले आहे घरातून दिसायचे
हा
आता पण आताात ना तिथे मोर तस झाम माणसाळलेलेत ना त्यामुळ आपण जरी गेलो तर ते लगेच उडून जात नाही
बरोबर बरोबर
हिला तर आम्ही घेऊन जायचो ती इतका दंगा करायची मोर दिसला त्या आवाज आहे ना ते मोर डून द्यायची त्या काका म्हणाय तू आवाज कमी कर तोझ्या आवाजने पळून चालले ते आणि शेवटी असं फ्रीली ह्या गोष्टी बघणं आणि झू मध्ये किंवा हे हे बघणं फार फरक.
फरक फरक आहे खूप फरक बरोबर.
परत राहतो फार.
हो हो हो.
अलीकड ह्यायलामही ते एक म्हणलं. मुंबईची नाही का झाली.
हा.
बाबा कि ते त्यावर खूप चांगलं चांगलं हे आले की. बाबा कि जेव्हा एखाद कोणा रस्त्यावर तुमच्याशी वाद होतो किंवा काय जरी चूक. त्या माणसाच्या डोक्यात काय आहे माहित नाही तो कोण आहे माहित. नाही त्याच बॅकग्राउंड माहत नाही त्यामु मी जिंकलो. किंवा तो तुम्हाला बोलल्यामुळे. तुम्ही अपमान वाटून घ्यायं कारणच नाही कारण तो कायुमच्या आयुष्यातला रोज भेटत. णार नाहीये रोजची व्यक्ती नाहीये बाबा चुकलं म्हणाायचं. आणि बाबा तू बरोबर सोडून. कारण आपल्याला म्हणजे आपला जीव महत्वाच कारण काय झाले लोक शॉर्ट टेम्पर्ड. झाले फ.
कु खु.
त्यामुळे इतकं अवघड होतय का नाही.
होय होय.
हे किती भयाव आहे की लोक असे शस्त्र घेऊन फिरतात म्हणजे अवघड होऊन गेले.
नाहीतर का सांगते तिथलीच गोष्ट आहे.
हम्म
माझ्या अ मम्मीच्या काकांच्या मुलीची गोष्ट आहे म्हणजे माझी मावशीच आहे. सत्य परिस्थिती आगती एक दीड दोन वर्षापूर्वी घड. रस्त्यात झालेल्या भांडणापोटी माझा भाऊ. थिंक अ वीस बावीस वर्षाचा होता. रस्त्यात झालेल्या भांडणा. माराम झाली पोलीस कंप्लेंट झाली मग त्याला काही महि. प आठ ठेवले आणि आ. थेून तुझ तो बाहेर आला. तर त्याची म्हणजे वाईफ वगैरे असं ते काहीतरी खूप मोठंषयंत्र वगैरे. तो म्हणजे एक्यर झाला.
हम् हम् हम् हम हम्.
कुठून झाली की फक्त जाता येता म्हणजे धक्का लागला. कायत इथूर आणि त्या मावशीला तो एकच मुलगा. नाही तिला मुलगी आहे नाही तिला.
मला हा मला म्हणाला मी स्टेटस बघून त्याला विचारलेलं ना. तेव्हा सांगितलं का मला आता तू म्हणलं आठवलं.
हा. म्हणजे इतकी वाईट गोष्ट काय विचारू नका.
आणि अलीकड प्रत्येकाला भीती आहे कि मला ठीक आहे समोर. काहीतरी चुकीचं व्हायला आडवायला जाऊया अरे पण आडवायला जा. ते आपल्यावर येणार नाही याच हे.
कोण घेणार काळजीची हो पण तेवढं. म्हणजे तेवढं सजग कोण नाहीच राहिलेलं सगळ फक्त स्वारथ्या. स्वतः पुरत व.
बघताय त्याला काय ग दुसरी गोष्ट पण काय. ती समज जी व्यक्ती अ दोन व्यक्तीला. समज एखाद्यावर राग काढताना तर एवढं आउट ऑफ कंट्रोल असेल सोडवायला जाऊन तो राॉग फुल. त्याच डायवर्ट होणार त्या व्यक्तीवर ना म्हणजे ज्या फ्रेम मध्ये ते आहे त्या फ्रेम मध्ये स्वतःजून डी आणि प्रत्येकाला जीवाची भीती आहे
आहे की आणि जीवा म्हणण्यापेक्षा पण ना की आपली बायका पोरं क आपल्याला जरी म्हणजे खर्चलं जरी त्यांच्या इफेक्ट होणार आहे हे आता प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाने चांगलं ओळखलेलं आहे
आणि आधी कसं होतं लोक म्ह जा उद किरे भावा सोडकिरे काय एवढं सोड हे म्हणलं तरी अलीकडे लोकांना तुझा संबंध काय ोका म्हणजे ना नाही म्हणजे एक डोक्यात जे आहे ना बस ते आहेच तेमुळे ह मला कोण सर म्हणायला नाही पाहिजे इगो लग ह व्हायला लाग त्यामुळे आ खर प्रत्येकान इं ये के बाबा काही चूक असू दे, अगर नसू दे आपल्या आपण शांत राहणं गरजेच आहे नाही-नाही आणि कि ती खूप म्हणजे मोठी गोष्ट झाली. म्हणजे अलीकड बघ हे इतकं म्हणजे आधी एवढं मोठ्या गोष्टी झाल्या तरी ती दोन माणसं परत हसत खेळत एकत्र येत होती आता चान्सेसच झिरो आहे.
हो आता नुसा रागानं बघितलं तरी भांडणं होत्यात रागाने बघितलं आणि मोठ्या लोकांचंच आहे असं काही नाही सातवी आठवीची पोरं सुद्धा परवा तर इथं मेन चौकात. भाडणं काय झालं रे? तर नाही अ त्यांना माझ्या गर्लफ्रेंडकडें बघितला
अरे देवा.
तवी आठवीची पोरं मेन चौकात भांडण पोलीस स्टेशन पर्यंत केस‌ इथंपर्यंत.
वय नाही राही पण ईथं म्हणतात ना त्यांना न म्हणजे काय माहिती तर काय बाबा तुला विचारतील पोलीस.
नाही तर काय?
अवघड होऊन बसलंय सगळं.
हो वे
हम्म म काय त?
अ चालतं एक दोन मिनट हं.